हा बोल तुला फॉर्म तुला फॉर्म यालाय काय नुसता से कीन पडाली
अ मागच्या वेळेला नाही आता मागच्या वेळी तर मला सेकंड पडलेली पहिल्याला फॉर्म आलता काहीतरी.
ह मागच्या वेच झाल मागच्या वेळीसच म्हणजे आत्ता बोललो ते?
काय?
आत्ता बोलो ते.
हा आत्ताच्या हेला नुसतं मा डायरेक्ट कट झाला माझा.
हा डिस्कनेक्ट होतोय त बारा मिनट बारा मिनिटापर्यंत गेलता आताचा.
हा माहित आहे मला ते नऊ मिनिटं साठ नऊ मिनिटं चाळीस सेकंडला बघितलं फोन मी. मग त्याचा मला फॉर्म आलेला नाही. त्याचं काय करायचं.
काय होत नाही सोड ते बंद झालंय वाडतं आता आजकाल.
मला आता फॉर्मस सहाशे एकोणचाळीस सेकंड तर बोललेलो आपण.
हम्म
सहा आता नाही आता कायच पडलं नाही मला डायरेक्ट फोन डिस्कनेक्ट झाला.
डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट झाल्यानंतर सेकंड पडली नाही. हम्म असू दे सोड लयी गलीचय त्यात.
हा पडले पडले सातशे बावीस सेकंड पडले. आता खाली पडत नाही तर ते मला फोन चालू झाल्यावर पण परत दिसून लागत काय तां मागे तर मग कायलं ते.
सेकंड पडलेत म्हणजे झालं काय विषय नाही.
पाचशे बावीस सेकंद. तर तीन कॉल झाले आ किती कॉल कराय लागत्यात तीस कॉल असं
हा म.
अरे लढत आहे की मग एवढा वेळ काय बोलायचं.
तू उठला आहेस की अलगद. करणार म्हणून मी तुला सांगालोय तू एक दिवसात केलाच नाही तर दोन दिवस केलास तुला पैसे यायच तवाचं येतात.
पैसे यायचं तेव्हाच येऊ देत खरं तुमचा गोल जर का लवकर क्लिअर झाला तर तुम्हाला पैसे यायला म्हणजे वेळ जायील ना पुढं चार दिवसात मी काम केलो आणि चार दिवसांनंतर माझा गोल जर का पूर्ण झाला. तर तिथं पुढं चार दिवस आठ दिवस लागणार ना मला पैशा यायला. दोन दिवसात पूर्ण केले तर हेज्या आईला विषय क्लोज ना.
ते चौदा वर्किंग डेज मध्ये पैसे येतात तर जव्हा तुला की नाही हे होते ब ते दो म्हणजे युपीआय आयडी टाकायला येत्या त्यामध्ये आणि दोन रुप पै तू जा. अकाउंट व्हेरीफाय करायला येते. गुगल पे अकाउंटमध्ये त्यानं तर सात ते चौदा दिवसां चौदा दिवसात पैसे येतात.
डाव आवगड आहे की यो खरं हे आता केिलेली प्रोग्रेस सेव होत्या नवं.
हा हे काही जात नाही कुठं.
आलाय.
नाही त दिलीच नाही ती का काय करायला काय माहितीे इंद्रातोंडाची. आणि एक तर सगळी स्क्रीन शॉट मारून टाकायला टास्क कंपलेतेड कम्प्लीटेड मी म्हटले टाकायचे काय तीच लोक च होती आहेत म्हणालाय..
हा ह आसन सोड अच्छा पुढचा टास्क चांगलाच हो आपलं हे असते टायपिंगचं रीडिंगचं असते की नाही.
होय
असं टायपिंगच तर मी एका दिवसात पूर्ण करतो द करतो ते दोन तीन तासात पूर्ण करतो टायपिंग किती बे असू दे का आपलं दोन मोट टायपिंग करून सवय आहे ना वड कि वड
मराठी येते तुला..
मराठी तिक ट आहेप माझा कीबोर्ड तसा आहे.
हम्म हम्म
मराठी अस म मैथिली असते का नाही मैथिली.
हम्म
ती लँग्वेज आहे मझड म्हणजे मराठी आणि इंग्लिश आणि मराठी लँग्वेज म्हणजे इंग्लिश म टाईप केलं की मराठी टाईप होते अस..
हा हा
कसंय तेन तशा झालं की परत टास्क चेंज करायचं म्हणजे लँग्वेज चेंज करायची आपण मराठीत इंग्लिशमध्ये यायचं.
होय.
टायपिंगलाच्या ह्याला करायचं. नाय टायपिंग आसतोय कनय आता त्यांनी जो पॅराग्राफ देत तो आपल्याला मराठी टाईप कराय पाहिजे ना पॅराग्राफ दिला का नाही आपण सच चेंज करायची लँग्वेज आम्हाला इंग्लिश लँग्वेज पाहिजे म्हणायच.
कसला टास्क देत्यात काय देत्यात त्यांनाचं माहित.
हा
मी आधीचं पण काय केलं नायये. पहिला केल हे नुसता
तुमच्याकडे घुंगुरट्या टाईप काय??
म्हणजे
ते पार तुला घुंगुरट्या माहित नाय.
काय काय काय?
घुंगुरट्या घुंगुरट्या
घुंगुरट्या म्हणजे काय?
बारक बारक कीड असत्यात डोळ्या डोळ्यासमोर येत असतात सारखा सारखा येत असतात.
हा
माहित हाय काय?
हा
ते आहेत तुमच्या दुकानात
काय माहित नाही.
तू आता कुठ बसलीयास.
मी घरात बसलोय.
मम्मी पप्पा
पप्पा दुकानात हाईत.
आणि सोहंम शाळेला
काय लाग हं
विचारलं. काय निवांत बसलीस म्हणून म्हणलो बडबडीत. अर नाय एवढं निवांत बडबडत असतं म्हणून म्हटलं
नाही मगाशी होतीत की पप्पा आपली पहिली दोन कॉल होती तवा पप्पा होती तिथं.
मग कोणा संग बोलला तू विचारलत काय?
नाय. पप्पा विचारत नाईत मला काय. पप्पा विचारत नाहीत मला काय मम्मी नुस काय विचारली तर ती पण नाही पप्पा काय विचारत नाहीत मला.
हा हा हा हा हा
तिनी काय करायचं ते कर म्हणत्यात खरं मला यकीन नाही आहे.
तुला काय यकीन नाय कसला?
ते काय होईल सोड नंतर मी मोठ मोठ झाल्यावर मी आणलो, कुणाला तर पोरग्याला पकडून यो माझा बॉयफ्रेंड आहे तो वर.
पकडून पकडून ई गं, किडा पकडून पकडणार काय. काय फ्रीडम आहे राव यार.
नंतर म्हणाले रे भाई.
तरी पण समजून घे की, आईला आम्हाला असल आम्हासणी चौथ्या मजल्यावरून फेकून देतील खाली. फ्रीडम पाहिजे, फ्रीडम पाहिजे घे फ्रीडम डायरेट डायरेट ढगात जा पूर्ण फ्रीडम देतो म्हणणार.
परवा रामोनोच्या वाढदिवसाला गेलतो रात्री,
हम्म.
मम्मी, मम्मीला च घेऊन गेलतो.
हम.
ते गल्लीला बोलवलय जेवायला आणि मम्मीला सांगाले, मम्मी म्हणाल्या पूजा म्हणून सांगितलायसं की रे हा, म्हणताना म्हणाले पूजा पण केलोय. आणि सगळ्यांना पूजाच म्हणून सांगितलोय. मी काय सेलिब्रेट करत नाही वाढदिवस. सेलिब्रेट करत नाही वाढदिवस म्हणून, जेवण ठेवलाय गल्लीला, बोलावलाय आणि चार चार केक कापलाय.
हा रामूनचा बंडू दा माहित आहे सोड मला. ते पोरांनी स्टोऱ्या बिर्या टाकलेल्या ते म्युचल मधल्यांनी टाकलेल्या ते पाय बी वर घेतलेली स्टोरी बघितली मी.
हम्म. हम्म. हम्म.
ह.. त्यांच्या इकड सगळी तिकडच राहतेती, वाटत ती युपीची तेन
हम हम हम अस असल की, कलानगर कड राहायला हाय त्यो,
होय, त्या अलायन्स हॉस्पिटल जवळ.
तीत हाय राहिला.
हम्म.
आर ते आपला भाग आहे तो.
आपला भाग म्हणजे, काय असतय.
तुझा नगरसेवक हाय ना तो वाळवेकर.
कोण वाळवेकर?
अभिषेक वाळवेकर.
हम्म.
माहित आहे काय परवा निवडून आला.
हम माहित असेल बघितलो, असेल काय तेज.
ते आपला मित्र आहे. एकदम अभिषेक वाळवेकर आदित्य वाळवेकर. त्यांच्या घरची सगळी ओळ त्यात नावनं,
तिथं हे आलं त बघ कोण तर,
कृष्णाला माडे घालतात. मनोज सुर्वे आहे.
तेची बहीण माझी माझी मै त्रीण आहे. तिथं, आमची पण राहायला आहेत. ती.
ते सुर्वे आहेत का ते सगळे.. ती सगळी हजे हजेत ताकतीमुळे आल्यात आमजाच्या ताकतीमुळे आल्यात..
हम्म हम्म
त्र्याहत्तर शात्तर सात हजार तीनशे शात्तर मताने आलाय निवडून.. महाराष्ट्रात आतापर्यंत सगळ्या टॉप लीड आहे
तुझं इंटरेस्ट आहे पॉलिटिक्स. समध्ये
नाही नाही मला इंटरेस्ट म इंटरेस्ट काय नाही आपण पॉलिटिशयनस वतले ठेवतो डायरेक्टर
मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे.
हो एक काय तो यड्राव कय की नाही ते पण निघतोय वैकीचा लगेच... परत कोल्हापुरात काय आपलं चालते काय विषय नाही कोल्हापुरातले रणजित कवाय शिवाजीराव कवाय शिवाजीराव कवाय पॉलिटिक्स मध्ये नाही आहे तो डॉन आहे तिथला.. पप्पा ना विचार माहित असेल त्यांना...
हम्म हम्म
किंवा कोल्हापूर कोण असला की नाही त्याात शिवाजीराव कव आजारांपर्यंतोतात त्या म्हून नामवंत फेमस गुंडा आहे तो.. तिसही आहे तो एकीच्याकल्या खास अगदी खास म म चालतय ह प्रतड खाली गेली मावळ्यात गिरीचं तिकड पण चालत सगय आपलं.. कदम वाती गेली त संधी म्हणून हय त्या पण बाबा डॉनर आहे पूर्ण.. पोरगा आता फोरचुनर घेऊन येतो कॉलेजला..
हम्म म्म
ते बी एकदम खास आहे आपलं म्हणजे बाहेर कुठे बी काय काय बी कर म्हणते फक्त मला कॉल कर मी आहे म्हणते माझ बघून घेतो काय असेल ते.
तेच काय पण काय पण सुरू असते.
काय वाटल त सुरु असतंय. एकदम जवळयचं आपल्याला म्हणून त्यज पण चालतय अशी सगळी मेन मेहनत कनि म्हणजे भागातील सगळी जेवढ्या जेवढ्या भाग आहेत कनि कोल्हापुरातलं सगळ्या भागात तालमीतली सगळ्यात टॉप टॉपची माणसं सगळी ओळखीची आहेत. शिवाजी शिवाजी पेठत म्हणते सग गायकवाड म्हण आले. मित्र आहे बाबा तिथ डॉन आहे बाबा आणि मामा डॉन आहे तितला त्याचा त्याच्यामुळे तिथं पण चालतंय. आपल्या भागात काही विषयच नाही आपला भा भाग ऐकल्यावर पहिला कोण नादाला लागत नाही बाकीच्या नंतर त्यात गोष्टी.
मला कधी कधी वाटत. ते तू मोठ मोठं बोलतोस.
काय झालं.
कधी कधी वाटते मला तू मोठं मोठं बोलतोस.
कधी कधी वाटते नाही तू हायक तू कधी चेक कर कोण हाय का कोल्हापुरात. तर आता अ माझी कशी पोस्ट पडल्या बग हॅलो अरे कालची ते झालं नाही काय टाकल्या पोस्ट.
हो काय. हा बोल
हा त्या शर्टलेस पोस्टमध्ये क कमेंट मध्ये कानी कवाय म्हणून आहे बघ एकटा आहे आर्यन कवाय म्हणून.
हम्म
त्याची आयडी बघ तच आहे त प्रायव्हेट असेल आयडी तेच ते कवायंचा त्यात यश गायकवाड म्हण लाईक असेल बघ त असेल त गायकवाड तिकडचा पाटिल म्हणून आहे नाही ते लाईक करणार नाही कारण त्या माझ्या भांडन झाल्यात त्यामुळे ते वाकड्यात आहे सध्या.
हम्म
ते पण पेटत च हाय ते पण त्याच पण असणार.. ते कमेंट ला हाय दिसतयं तुला वर च दिसल.
तस म्हणाल नाही मी. मला त वाटते तू जे जेंची नाव सांगलय काय पण असले की गुंड जी मला नाही वाटत आता त्यांच त्यांच काय एवढं काय चालतंय आता आजकाल.
खुळ आहेस काय तू कोल्हापुरात कोण आहे का विचार क कवाळे आहे म्हण बग विचार शिवा शिवाजीराव कवाळे कोणाला माहिती का विचार. चेष्टा सांगत नाही मी. पाठीमाग विचार काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, हाय ते हाय. विषय काय आहे आणिचे आपल्या संग संगट आहेत हे, हे आपल्यासाठी चांगलं आहे. जे फेमस जे आहे ल प्रॉपर कॉलपरच आहे
बारा मिनटं होत आली.
होऊत आली की होऊ देत की आपला आपण कट होतं नवं.
होय.
म आता कट कराव काय आपला आपण होऊ दे. कारण मी बी जाणार आहे घरी मला बी जेवाय जायचाय. हा आता मी बी घरात जाणार आहे जेवणार मस्त परत दुपारी येऊन बसणार मग परत जरा पिढ्याव तुला.